हा एकच आहे का व्हायच्लिअर. हम्म हम्म काय करायलाय का.
काय नाही बसतुले बघाने मात.
हम्म हो आम्ही पण बसलेलो.
हम्म हम्म.
तेच म्हंटलं काही अशा गोष्टी आहेत त्या तुमच्याशी थोड्या शेअर करायच्या होत्या.
हा हा.
आजी जरा सांगत होती त्यांच्याबद्दल आणि मग मला पण काय. थोडी गोष्टी माहिती होत्या मग तुमच्या आठवून आली मग तुमच्याशी शेअर करत होते थोड काय गोष्टी.
बोला की-
तर तुम्हाला माहितच आहे की आपलं दैनंदिन जीवन रोजच कसं असतय ते. तर कि दैनंदिन जीवन म्हणजे काय तर आपण म्हणजे- उठल्यापासून अं रात्री झोपूपर- झोपूपर्यंत जे काय करते. कामे असू दे, सवय असू दे, याचा समावेश म्हणजे आपण काय दैनंदिनजिवन थोडक्या- त म्हणायला गेल तर.
होय-
आणि का पण प्रत्येक म्हणजे आसं नाही कि तुमचं माझं. एकच म्हणजे आसल सवय म्हणजे वे वेगवेगळ्या सवयी असू शकतात ना एका व्यक्तीच्या.
होय बरोबर की
हुं मग तस हे आपलं दैनंदिन जीवन असतेय. तर काही गोष्टी असं म्हणजे अं आपल्या समाना- जस की बघाय गेलं की उठणे जेवणे, पर स्वच्छता असू दे, शिक्षण. किंवा काम करणे, म्हणजे अशा काही गोष्टी ज्या- तर त्या आपण म्हणजे, एकसारख्या असतात एका मानवाच्या असं आपण म्हणू शकतोय.
होय-
तर- आं ह्याचबद्दल म्हंटलं तुम्हाला काहीतरी थोडक्यात म्हणजे सांगायचं.
हां हां
आता आपण कसं करतोय, की दैनंदिन जीवन म्हटलं की आपल्याला असं वाटत की म्हणजे जी रोजची का- मे आहेत ती आवरून हे करणे हेच्या व्यतिरिक्त पण जी काही सवयी आहेत- त्यां पण म्हणजे आपण चांगल्या सवयी त्यात सामावेश करायला पाहिजे जसं की व्यायम- व्यायम तर तुम्हाला माहितच आहे. हुं व्यायम करायला पाहिजे. त्याच पण म्हणजे बेनिफिट चांगले मिळत्यात ना आपल्याला.
होय-
हुं आणि दिवसाची सुरुवात कशी चांगल्याच विचारानी केली तर पुढचा दिवस- चांगला जातोय आपला. हुं होय- होय आणि पहिली गोष्ट मी म्हंटल- तुम्हाला व्यायम आणि योगासने करायला पाहिजे आपण.
होय ओ
पण जर निय म म्हणजे रोज आपण जर व्यायाम वगैरे केल तर ते आपलं शरीर पण- चांगल राहतय असाय दिवस- परत म्हणजे थोडा वेळ आपल्यासाठी ह्याच्यासाठी आस -असतोयच की थोडा वेळ. कि सकाळी आपण उठल्यानंतर काय अं ब्रश करतोय. त्यानंतर बाथरूमला वगैरे जाऊन येणे. मग तर ह्याच्यात ह्याच्या आधी काय करायचं की द दहा मिनटं वगैरे आपण उठल्यानं- तर तिथल्या तिथं जरी बसून तुम्ही अं म्हणजे श्वासच हे- त केल तरी ते आपल्याला चांगल आहे की म्हणजे श्वास घेऊन सोडणे हे पण एक व्याय- म चा प्रकारच आहे. तर असायन ते कसं आपलं मन सुद्धा त्यांन ताजेतवाने राहते आणि ह्या चांगल्या सवयी जेवढ्या आपण आपल्यां म्हणजे- शरीरात हे करील तेवढं आपलं शरीर पण चांगलंच राहते. तर हां तर तुम्हाला काय वाटत याबद्दल?
हां बरोबर हाय की आपण पण आता आपल्या आं कसं दैनंदिन जीवनात आता- जास्त म्हणजे रोज तेच तेच करून आपल्याला कंटाळायला यलेला -आलेला असतो जरा चिंता ये- ते ताणतणा वाढतो शरीराचा, मग तोच जर रोज एक- दहा पंधरा मिनिटं जरी व्यायाम केला, तर आपलं शरीर असं ताज तवानं राहतं. आणि आपल्याला पण त्याचा फायदा होतोच त्याशा म्हणजे व्यायामाचा म्हणा किंवा योगा- सनांचा त्यामुळे आपल्या दैनंदिन- ेवत योगासन किंवा व्यायाम हे म्हणजे महत्त्वाचा असं म्हणजे क दिनक्रम आहे असं वाटतं
हा होय आणि म्हणजे आता तुम्ही म्हणजे टप्प्याटप्प्यानं तरी बघायला गेला तरी आता लहान मुलांच जरी म्हणजे विचार करायला गेलं दैनंदिन जीवन तर ते खूप वेगळं आहे की म्हणजे ते उठतात म्हणजे त्यांचं ला म्हणजे ते हच्या महिलांवर अवलंबून असत तस महिलांचं कस असत कि सकाळी उठणे जेवण वगैरे करणे तसं कॉलेज लाईफ म्हणजे कॉलेज बद्दल बघायला गेलं तर त्यांची म्हणजे वेगळा असते ते सकाळी उठून कॉल हा कॉलेज ला उठून जाणे
ह
अ तसच लहान मुलांच सुद्धा आहे की श म्हणजे महाविद्यालयाला वगैर अस म्हणजे सगळ्यांच दिन क्रम वेगळा पण जगण्याची पद्धत वेगळीच आणि लहान मुल काय रोज शाळेत जाऊन नवीन नवीन म्हणजे शिक्षणकांकडून मार्गदर्शन पण घेतात परत विविध प्रकारची मित्र असू दे मैत्रिणी त्यांना भेटतात अंत जसो बत कायत वेगवेगळ्या उपक्रम उपक्रम मध्ये सुद्धा ते सहभागी होत असतात असं म्हणजे आपला एक दिनक्रम आहे तर ह्याच बरोबर आता कस असते त्यांचं की अभ्यासाबरोबर असं नाही की अभ्यास फक्त केला पाहिजे त्याच्या सोबत थोड म्हणजे सांस्कृतिक पण घ कार म भाग घेतला पाहिजे तसच वाचन केलं पाहिजे त्यानं काय होते तर आपली स्मरणशक्ती वाढायला मदत होत्या हम्म आणि ते चांगले णच कराण करू शकतो असं मला वाट हम्म परत म्हणजे आपल्या घरात पण आहे क ज आपण लोक आप दनंदिन जीव क बघा क म्हणजे दन जीवनात आपण व्यस्त असतोय
होय
तर वेळेवर कार्यक्रम म जायचं तिथल्या जबाबदारी्या आपण सुद्धा पार पडतोय म्हणजे म जबाबदारी्या असल्यामुळे त्या पण व्यस्त असतात म्हणजे अस सगळ्यां जीवनात तेच जीवन आहे पण काही काही बदल आहे तर त्याचबरोबर समाजाची प्रगती
हा
तर त्या त्यात काय आपण लक्ष तेवढं म्हणजे आपल्या घरात पण किंवा वेळेला वेळेला आपण म्हहतो त्या त्याबरोबर आपण काय करायला पाहिजे की आपल्या जीवनात वेळेला जास्त महत्त्व दिलं पाहिजे कारण मी ह्या वेळेत जे काम घेतले त्या वेळेत ते पूर्ण व्हायला पाहिजे परत मी या वेळेला म्हणजे माझं ध्येय आहे त्या म्हणजे त्या वळेपर्यंत मी हे पूर्ण कर जेव्हा हे स आपला दिनक्रम ठरेल आणि त्याचं नियोजन व्यवस्थित होईल तेव्हाच आपण म्हणजे कुठ तरी मार्गाला लागेन असं मला वाटते
होय बरोबर आहेके
ष्ट काय की आपला म्हणजे हे जरी सगळं करायला बघाय गेलं तर आपलं आरोग्य चांगलं पाहिजे ह्यासाठी
हो
होय ना तर आपलं आरोग्य आरोग्याची काळजी आपण पहिला घ्यायला पाहिजे म्हणजे महत् त्वाच हे आहे आणि त्यामध्ये काय पण रोजच्या जीवत बघायला गेलं तर आपण काय करतोय की आता मुलं जास्त लहान मुलं बघा या आणि शाळेतून कस करतात शाळेतून घरी आलं की पहिला मोबाईल घेऊन बसणे त्यानंतर टीव्ही बघतात त्यांचं म्हणजे हे ठरलेलंच असत कि घरी पाच ते अकरा ते पाच तिथं कस तरी घालवतात आणि घरी येऊन मोबाईल बघणे म्हणजे अशा वाईट मार्गाला सुद्धा लहान मुलं लागलेले आहेत मोबाईल मध्ये म्हणजे रीलस वगैरे असू दे आणि आता कशी इंटरनेटची दुनिया आहे त्यामुळ अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण लहान मुलांना शिकवायला पाहिजे
होय होय
पण दैनंदिन ज.. जीवनात समावेश होतोय त्याचा म्हणजे रोज जे करल तेच मुलं करायला बघतात हम् तर आता त्याच्यात काय आपण करायला पाहिजे की त्यांना पहिला पुरेशी झोप म्हणजे आता ज्या वेळेस आपण जेवील आता आप आपलं जेवणाच टाईम किती असतोय नऊ ते दहा म्हणजे किंवा काय एकएकदा जन नऊला किंवा एक एकजन दहाला तर जर आप पण नऊला जेवलो तर दा म्हणजे झोप त्याच्या दोन तास आधी म्हणजे झोपायच्या दोन तास आधी आपण जेवण झालं पाहिजे आपलं तर आप ली पचनक्रिया सुध. सुधरत्या
होय बरोबर आहे
आणि पो आठ ते म्हणजे सात ते आठ तास झोप पूर्ण पाहिजे आपली तर म्हणजे रोज अ. म्हणजे रोज आपल्या चेहऱ्यावर पण ते दिसून येते झोप पूर्ण नसली तर कस चिडचिड पणा लई परत डोके दुखे असू दे परत आपलं डोळे लाल सुद्धा होतात बघा
होय
हम आणि ते डोळ्यांना सुद्धा प्रॉब्लेम होतोय आपल्या असं म्हणजे हे आहे की ते आपल्या दैनंदिन जीवनात आपण रोज तेच तेच केल्यान आपल्याला पण काही त्रा स होतात आपल्या अन ते दिसून शरीरात लगेच येतात आपल्या
होय होय
हम आणि निरो म्हणजे आप आपल्यात निय नियम आणि हे पाहिजे म्हणजे रोजचं तरच ते कुठ तरी थांबल असं मला वाटत आणि आणि आ पलं शरीर जर वायम वायममुळें निरोगी ठेवायचं असेल तर वायम कंटिन्यू करायला पाहिजे हम् आणि रोजच विचार आपलं कस म्हणजे कधी कधी आपल्यात दुःख असतय कधी आनंद तर ते लांब ठेऊन आपण सकारात्मक विचार करायला पाहिजे हम् तर मग ताणतणाव तेन पूर्णपणे कमी येतोय हम्म आणि कसं करायचं आपण जरी ताण विचारांमध्ये असलो तरी एकटं बसायच नाही त्यामुळे आपण डिप्रेशन मध्ये वगैरे जाण्या जातोय त्यामुळे ते आपल्याला शरीराला वगैरे त्रास होतोय याचबरोबर आता आजून एक गोष्ट काय केली पाहिजे की म्हणजे दिवसातून संध्याकाळी जो आपला आसतोय तो आपल्या परिवारासाठी द्यायचा म्हणजे कुटुंबासाठी त्यामध्ये जे आप पलं तणतणाव किंवा आपण ज्या बाहेरच्या अडचणीत अडकलेलो आहे ते पूर्णपणे विसरायला मदत हो त्या हम् असच आपलं आयुष्य आहे कि ते आपण चांगल्या पद्धतीन जगण्याचा प्रयत्न करायचा जे चा जेवढं चांगलं घेईल तेवढ चांगलं आपल्याला म्हणजे जातय आपलं आयुष्य
होय होय
पण कोणती हानी होत नाही परत श. म्हणजे आपल्या शरीरावर पिंपल्स वगैरे पण येतात बघा एकेका म्हणजे कारणमुळे जेवणामुळे म्हणजे चांगलं पोषण घेतलं तर आपलं शरीर चांगलं राहत तेच म्हटल तुमच्याशी थोडं शेअर करायचं की ज्या दैनंदिन जीवनात आपल्या चांगल्या गोष्टी आहेत आणि लहान मुलांना विषयी